हॅलो!
बोला की. हा आता इंगळला.
आ मघाशी ती फोनवर फोन इकडून तिकडून इकडून तिकडून फोन चालू होते ना म्हणूनच झाल असेल तस
हो ना प्रॉब्लेम येतोय थोडासा.
आणि आता बद्दल आहे तर ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे.
होव ना? मी पण तुम्हाला कॉल केला मंग आणि
होव काय?
काय चाल
काही नाही बसलेली आवो
झाल काम वगैरे?
हाव काम झाले. नोळाले आता.
हाव का? आमचे आजेच ते
हा हे गेले की येतील ना?
हो.
गेली की येतील. तुम्ही कुठच्या? जाना पुढच्या जाणं
हम्म.
हम्म तेच म्हंटल.
बाकी काय चालू आहे? बाकी काय चालू आहे?
काय नाही. काय चालू असणार आहे?
तुम्ही गेल्या नाही गटाची कामं करायले.
जातो ना वेळाय ओ ताई. थोडा वेळ अजून. दहा म्हणजे अकरा वाजता जाणार व मी.
हाव काय?
हम्म.
काय चालू आहे? सर्व्हिस चालू आहे काय?
हो. हो बिझी हवा मी काय सांगाल तुम्हालेखनले अजून
ह हा हा सां - सांगत होत्या ना वंदना बाई
हम्म.
बीजी म्हणून काही काम. मी ते म्हटलं तुमच्यात्या कार्या ॲप समजा तुम्ही हे करा म्हणून. तुम येलय म्हणून मी ओपनच नाही करत म्हणत.
खूप प्रॉब्लेमे ना. सगळ्यांच्याच याच्यात आहे आमच्या या्याच्यात. पण आम्ही करतच नाही ना. हेच त काम खूप झाले हो ताई.
हाव ना.
मग किती काय करा. त्यातनि लहान लेकर त्रास देतात. लहान लेकराच कसच होत नाही. मग काय त.
काय काय करावं असय ते. घरची कामं करा. लेकराले पाहा.
मग काय त.
कराव त सगळंच लागते.
मग काय त. हे ॲप खूप चांगलंय ताई. मस्त तय. पण मला समजतच नाही. खूप जणी म्हणता खूप चांगलंय. मला पण आवडलं. पण माहितीय काय? मला समजतच नाही त्याच्यातलं. कारण की मी एवढी काही हे नाही ना. नाही त मला काहीच. म्हणजे हे एपे ना.
ह.
ते खूप जण सांगतात. चांगला आहे म्हणतात. म्हणजे जेवढं नॉलेज भेटतात आपल्याले.
हा हा. असं आता परिचय होते. त्यांच्यासोबत बोलायचे समजा.
हा पर खूप परिचय होतो ना. आपण आता बोलतो काय त्याच्या सोबत पण खूप परिचय होते.
ह. जसं कस आता समोर आपण आमने सामने आलो त आपण बोलतो ना मग पद्धशीर. ते ओळख असली की बोले जातेय.
तसं बोलं जात नाही ना. मला खूप आवडते हे ऍप. फोन करासाठी. बोलायसाठी. पण कसं मला समजतच नाही. कसं कसं करावतं.
हव ना. अन वेळही नसते समजा.
वेळ पण नसतेच. कधी कधी जेवण होत नाही ताई. काय सांगाव तुम्हाला कधी कधी जेवण होत नाही.
हाव ना.
एवढं काम असतं.
म आता ते काम आपण घेतले. त आपल्याला करावाच लागतील ना.
तेेत आहेस ना म. हम्म. मुलगी आहे ना तुम्हाले? हो. हाव काय.
हम्म.
बरंय ना.
दोनी पण.
मी कोणाला कॉलच करत नाही ना ताई. एकचे मला. हम्म. मी ओळखत नाही तुम्हाला म्हणून ते प्रॉब्लेम आहे थोडसा.
मी ओळखतोय ना.
तुम्ही ओळखता पण आपल्या असं नाही माहित नाही असेही आहे.
हा ते तसच आहे मग आता. आता आम्ही कसं तुम्हाला पाहतो. ओळखतो.
हा तुम्ही म्हणजे आता इकडे तिकडे हे करता पण आपण ओळखत नाही ना म्हणून.
तस पाहिलेलं आहे तुम्ही बी मले. बोललेले आहे तुम्ही पण माझ्यासोबत.
हो का!
तेच आहे ते ओळख नाही सुरत पाहिल्या तर समजते खर काय ते. झाली सर्व काम?
नाही होतय व्हायचच आहे. ना काम
मुलगी लहान आहे काय?
हो. मुलगी लहान आहे ना. एकदम पण लहान नाही आहे. पुढच्या वर्षी ते पहिलीत पडते.
हा काय.
बरं आहे. माझी पण पहिलीत गेली या वर्षी सायली.
ह काय. मुलं शाळेतच चांगलं असतात. घरी कसं घरी वातावरणही नसते, तिथे शाळेत फ्री असते.
हम्म.
चांगले राहतात, बोलतात, खूप मस्त राहतात मुली. आवाज येतोय ना?
हां कशाचा आवाज आहे? म्हटलं.
काही नाही टी व्ही चालू होती.
हा काय.
आणि मुली पण आहे, घरी खेळून राहिल्याय त्या शेजारच्यात माझी मुलगी
हा हा.
हम्म आणि गहू पण पिसणं चालू आहे.
हां तेच आवाज येतोय -
हम्म. मग आता काय गमत नाही काय करा मग ड्युटी वर जायला लागते ना.
नाही कामात तर कराच लागती. ड्युटीवर जालाच अगोदर करून
खूप काम असते.
हम्म. काम तर सगळ्यांचेच आहे ताई.
हम्म.
पण आता वेळ काढू लागते ते वेळ काढा लागते -
तुमचे आता किती कॉल झाले.
माझा एकच कॉल झाला तुम्हाला सध्या. हम्म फस्ट कॉल
हम्म
माझ्याच्यान होतंच नव्हता ताई आतापर्यत. त्या दुसऱ्या ताईंना कॉल केला होता मी. पण त्यांचा कॉल कुठ तरी चालू होता.
हा
आणि त्या मग दुसर काहीतरी मोबाईल वर अस दाखवल होत. माझ्या ह्याला लाल लाल चिन्ह आल होत.
हा
मग ते कॉल जेव्हापासून नव्हता मग मला मी म्हटल मी तुम्हाला कॉल केला मग.
हम्म हम्म
तुम्हाला सांगितल, तेव्हा कुठून मला आता जमल. आता एकदा म्हणजे फर्स्ट टाईम आला की येते. तस येत नाही ना.
जमेल ना आता इथून समजते. तुम्हाला समजते मला पण समजत नव्हत पहिले. काय कराव काय नाही, पहिले तर दोन खालीच गेले माझे‌.
हाव काय
मग काय मग तिसरा कॉल लागला, तो बी मध्यतच तर कटच होतोय असा. म्हणजे ते नेटवर्क नाही पुरतय ना, ते पाण्याचे दिवस चालू आहेत तिथ.
हम्म नेटवर्क प्रॉब्लेम आहे.
ते हा मंदातच कटले. दोन कॉल आणि एकच झाला होता पुरा.
हो ना
पास कॉल म्हणजे प्ले
हा ना
जाऊदे आता.
मला पण त्या दुसऱ्या ताईचा कॉल आला होता म्हण ताई या म्हण म्हणजे मी म मटिंगमध्येच होती तेवा
हम्म हम्म हम्म
मिटीगमध्ये आहे म्हटल कस कॉल करू. मग माटलं जाऊ द्या आपण करून घ्याव.
हम्म हम्म
आपल्याच्यांना कुणाला अडचण नको
हा
ह
हो
कराव लागत. ऍडजस्ट कराव लागते थोडफार.
ऍडजस्टमेंट तशी बी आपली जिंदगी ऍडजस्टमेंट व्हायला तयार आहे.
हम्म
प्रत्येक व्यक्तीला ऍडजस्टमेंटच करावे लागते.
म कायत घरच दारच सगळ पाव लागत ना हो ताई.
नच कायच आता विदया ताईचा मगाशी फोन आलता, मंग विद्याताईला केला का तुम्ही?
हम् हम्. त्यांचाच कॉल आला होता मला, मिच करत होती पण ते लागतच नव्हता.
हाव काय.
त्यांना म्हटलं आता लावतो, तर मग नाही म्हणत होत्या, आता नका लऊ म्हणत होत्या.
हां हां त्या शेतात गेल्याय.
धाव ना, आपलं ते दुपारी संध्याकाळी होतय. पण संध्याकाळी मग मिस्टर घरी राहतात, तर मग तर चांगलं वाटत नही ना बोलतानी.
काय आता, आमच्या घरी त माहित झालं बाइ आता तेले सगळं माहित त की हे काही त बडबडं चालू राहते हिची.
नाही अस, आणखी माझ्या घरच्या-घरची-घरीच नसतात ना.
हम्म नही आमच्या इथं काही एवढं हे नही, अ आपण उठलो की वरती जातो.
हम्म.
खाली काय आता त्यां-त्याचे ते लेकर खेळतात, तर ते आवाज येते मग त्याच्यात.
हाना.
म वरती चालली जाते मग मी, तस बी खाली जास्त नेटवर्क येत नही.
हाव ना.
ते मग मदात फोन कटला तर, तो काही पूर्ण होत नाही.
नाही.
मं ते चेकही करतात ना मग, की काय बोले नाही, बोले मग ते असं हाय.
हो ना.
त्याचे जणं मंग का कॉलही पूर्णच होऊ द्यावे लागतील.
मला नाही का कसं माहिती ये का ताई, मला आजच्या अग म्हणजे नऊ दहाच्या अगोदर कॉल करायचा, जर तुम्हाला लागला.
हं. बर, आता काय माझे पाच रा
हम्म.
पाच झाले कि, झालं माझ. हम्म.
बरं मं.
आणखी? आं?
दहा हाय का म्हटलं दहा?
म्हणजे?
नही तुम्ही म्हणता ना माझे पाच राह
पूर्ण कॉल तीसयेत ते.
हम्म.
तीस कॉल ये ते, आता तुम्हाला पातले असतील ना?
काय माहिती, मी बघितलं च नहीं.
पाच पूर्ण
अ प्रथम कते हॅलो? हॅलो?
हम्.
हॅलो? आवाज येत नाही ओ ताई.